हॅलो!
ती मॅम आहे ना कविता मॅम तिला आपण कॉल करून विचारून घेऊ कॉलेजचा टायमिंग काय असेल. जर डमी कॉलेज करता येत असेल तर मग कॉलेजला जायची काहीच गरज नाही फक्त क्लास करून.
हा हम्म हम्म.. मेनू सांग तर.
आणि मला अून ते थोडं लावायचं. ते सीए वगैरेचे म्हणजे तो माझी स्ट्रीम नाही आहे पण तरी अकाउंटन्सी वगैरे करायचे.
हम्..
हा कट नको करू आता पाच मिनिटं बोल म आहे सोबत.
का ग?
हॅलो! म्हणजे नवीन काउंटिंग सुर झाली आता नवीन टॅक्स जसं चौथा झाला आ पाच. कॉल परत सुरू झालासं.
हो.
हा मग ते पटापट होईल ना आपण जर एकच तास बोललो. डायरेट त्यापेक्षा. त्याचमध्ये किती बोलावून जाईल पाच पाच पाच तस मिनिटं
का दादा हे घेतलं का?